कधी आले पंढरपुर वरून? पहाटे येयला का? हा म सकाळी आमोल भाऊ आले होते ना पेढे घेऊन. हा, पेढे मस्त होते.
हम्म, सांगितलं फोन करून यांना, म्हटलं काही नका आणू पेढे आणा फक्त.
शावणी सांगितलं बाबा मला पेढे आणा.
हम्म हम्म
शावणी सकाळी झोपेतन उठला नाहीेतर का बया उसतराय लागला, बाबाने मला काय काय आणलं म्हटलं बाबांना आम्ही सांगितलं होतं कायच आणु नका म बाबानी कायच नाय आणलं, म्हणतु नाही अगं माळ सांगितली होती. बाबा म्हणे आरे लय पाऊस चालू झाला होता, मग नाही गेलो म्हणे मी, इथं जाऊ म्हटलं गावात ते भेटती, मग म्हणतो बाबा गावातून आणा ह.
तो मटण वगैरे नाही खात ना काही? म सारे मा
हा मग तो मग तो माळ घातल्यावर नाही खाणार मी, म्हटलं आदीच सोड मग माळ घालू म्हटलं.
नंत काय खाया पुरत बा माळ बाजूला काढून ठेवायचं आहे अं
ले अरे तू त मटन बिटन खातो अन तू काय मग माळ घालीतो, म्हणतो माळ खाय मटन खायच्या दिवशी माळ काढून ठेवायची म्ह
ये बापरे!
खाऊन घ्यायचं, माळ काढून ठेवायची अन खाऊन घ्यायचं, मग म्हण म्हटलं मग कायला घालीतो म्हट
म असं नाही ना चालत म्हणा.
त्याला म्हटले मग कायला घालीतो माळ, नको घालू म्हटले मग खायचंय तुला तर, ते सग कशी नाय लागत तेच कळाल नाही.
घरात तुम्ही नव्हता का?
नाही. कोणीच नाही आमच्याकडे शिजवतच नव्हते आता किती वर्षापासून आपण जसे म्हणजे स्वामी समर्थ्यांचं पारायण लावाय घरामध्ये तेव्हापासून घरात बंद‌ हाय म्हण त्याला माहित सुद्धा नव्हतं आपण घरात हे करतो म्हणून ‌.
आरे देवा त्यांणी त
नाही इकड आडगाव करता ना त्याला रती एकदा खाल्ल होतं तिथं.
त्याला आवडला असेल तशी चटक लागली.
तस चटक लागली त्याला मस्त ते काही खाड बिड नाही खाते. रस रस हा.
हमं.
मी इकडे आला का त्याच्या आजीला तेच फार माहिश राहते आजी चिकन कर अ ते मटन नाही खातो चिकनच खातो फक्त.
हा का.
मटनी त्याला त्रास होतो मटन खायला क त्याला उलटी होती.
हा हा एखाद्या ला नाही पचत सहान व्हतय.
मटन नाही खाते चिकनच खाते मासे बेसे नाही काहीच खाते. इकडे सिन्नरला पण त्या ताईंनी एकदम असे केले होते ना त्याला दिले होते खायला पण त्याला ते पचले तवा उलटी झाली आणि त्यानी मटण के केलं होतं मग त्याला विचारलं म्हणे तू काय खातो म्हणे मी चिकनच खातो मटन नाही खात‌.
हम्.
मी चिकनच आणली ब च ते बसलं खाल्लं बिललं त्यानंतर त म्हणत नाही मला आवडलंच नाही ती भाजी अशी पाहिजे तशी लागलीच नाही म्हणतय.
काय माहिती बाबा कशी होती मग पण मग त्याला थोड्या व लगेच उलटी झाली मग नको तो मला नाही खायच. ते मग का नाही विचारलं काय होतो म्हणे मटन मग मी त्यात सांगितलं त्याला चिकन आहे म्हण म्हटले त्याला त्रास झाला उलटी केली म्हटलं.
हा नाही ते एखाद्या सहन होत वाटतते एखाद उभ राहतो पण ते
हम्म हम्म चिकन खातोय मस्त‌. मला नाव लई माहिती चिकन लॉलीपॉप, म्हणे अजून काय म्हंणतय काय माहिती ते.
अरे बापरे घरात करते मी तरी
करती नाही तरी चिकन लॉलीपॉप. करायचं ना अजून काय अजून फार माहिती आहे चिकन लेग पीस
मोबाईलवरर पाच वाजता लावतो.
ते नाव आपल्याला नाही आठवती एवढे नाव त्याला आठवत.
तेच ना कारण आता पोरं काय पोरं आपल्यापुढचे निघाले.
हां.
त्यांच्या वयात आपल्याला काहीच कळत नव्हतं काही माहिती नव्हतं.
मी तर कधी ते हे बोंबिल वगैरे मी कधीच खालेलं नाही मी झींग खालेल्या आहेत फक्त त्या कधी आम्ही लहान होतो तेव्हा बाबा खायचे आमचे इकडे आडगावचे.
हम हम.
तेव्हा एक वेळ शाळेतून आलो होतो भूक लागली होती घरात काहीच नव्हत म बाबा म्हणले धरा खा रे. म्हटलं नको ते काय आहे काय म पापड चटणी पापड. त्यातनी बसल चवा चवा नी खायला वास यायचं म्हटलं याचा. हा नाही म्हटले आता ति काय चव काय कळते आपल्याला. चटणी चा तर वासवर राहिला होले चटणीचा बाबा. म्हणे मग खाऊन पिऊन दिल्या होती म्हटले तु अशी खाबर लाव म्हण ती टोपल्यात ठेवली होती तुझ्या आईन म्हणून अशी लागत त म्हणे आण तवा. आणि तेव्हा कधी पाहल नाही काही नाही घेतली खाऊन खाऊन घेतली. नंतर म सांगा त्या पोरीन झिंंग्या खाली म्हणी
अर वंग तो आ नंतर कस तर नाही झालं
नाही. खाऊ पिऊन झाल्यावर होती काय म्हटलं जिंक्या काय राहत हा प्रकार काय म्हणे भाजी ती भाजीचा प्रकारी ह्यो आणी.
तिकड माझी मम्मी भाऊ खाता माझ्या लहानपणी मला शाळेला असन काय आठवत नाही पण ज्यापासून मला कळायला लागलं त्यापासून नाही का तुम्ही.
नाही मी खात नाही पण मग मला करायला लागतो.
कुड तिकडच काडागावला
अडगावला करायला लागयचं ना आधी लग्नाच्या आधी ना ते यायचे नाही दुगावचे जिण्याचे पाहणे.
हा.
ते बाजीचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडच होतं.
न त इकड माझी मममीच बणते. कधीण फक्त ते चुलत भावाचे जेसीबी ड्रायव्हर ठेवलेला आहे ना राजा राजस्थानी का पंजाबी काय कोणता तरी मग तर चुलत भावा अस तर बनवते मगझी मम्मी बनवूनतेेते.
ह हां.
मग त्याला पण बनवता आणि यांना पण बनवता.
हा मग काय नाहीयथ मम्मी
ते बाहेरच बनवतात ते भांडेगुंडे्या बाहेर धुऊून टकात.
हम्म हम्म म्हणजे नाहीथ मम्मीची इथ नाही बनवते हम्म.
माझ्या मम्मीनी सोडलं होत मध्येी मध्येी ते परत खायला ला.
चांगलं राहत म्हणते उलट शिर राला आपण ज्याची त्याची आवड.
मग तिला म्हटलं एवढा केला नाही काजूगदाम आणायचे खायच्या दूध प्यायचं. बरोबर आहे ना त्याच्यातून आपण तेच भेटणार आहे ना.
आता
त्यानेक मण त्याम टनत खच खाऊ मग
हा.
पण ते खाणार आहे त्यांच्याच बाजू सक्सेस करते. हा हा.
नाही नाही मग मी आम्ही पण म्हणतो काय त्या बिचाऱ्या प्राण्यांचा जीव घ्यायचा. असं तस ते माझ्या देवानेच त्याला वरदान देईल. त्याला आपण काय करणार आपण नाही खाल्ल तो मला नाही म आपण नाही खालत त्याला वाघ बी खाणारच आहे ना.
ह असं तेच ना म तेच त्यांच्या त्यांची बाज हो सक्सेस करून येत.
ह. बचत गटात नाव आहे का नाही का तुझं?
नाही नाजून
खोलायला लावायचं घ्यायचं ना कशात तरी आता हे. युट्यूबला तर दाखवता ज यांचं नाव याला नाहीय त्याला काहीच सवलती नाही भेटला म्हणून
बचत घटव त्यांना आ. ना म्हटले होते बचतटात खातं खोलायंय माझं ते आधार कार्ड पॅन कार्ड आणि सगळे घेऊन गेले फोटोन ते पण अजून खोललंच नाही.
हम्.
यांना विचारायला लागेल परत ते म्हणे आज हा येत्या ना ते
याच्या का मा मॅझ्याेत बंद होून जाईल केवे्हा शचकऱरीला नाही.
ऑनलाईन केवायसी नव्हती केली.
नाही नाही. घरी मला माहितीच आहे कशी करायचे मी क दोन तीन वेळेस ती ऍप खोलली. पणं त्येच्या मधी ना अ ईकेवायसी दाखवायचं
हो मग मला पण करायचं ना मी इतक्यात करून दिले असते
आस काय माहिती ग पण मग नंतर मुदत संपली मग तेव्हाम्ही साबर कॅफेेत गेलो होतो
आम्ही घरीच केला माहिती आहे का डबल डबल म फोन केला असता एक हा माधुर त्यांच्या येत नव्हते आता या वेळेस पहिल्यांद आले
आता नी होत नाही के वय सी
नाही ना आता त्याची मुदत संपून गेली आहे तेव्हाच तुम्ही करून घ्यायला लागत होते
जाऊदे चल आता काय म्हणजे ना आता करत करणार चालू वर्त करणार चालू त्याच्यात त्यांनी किती घरचं महिलां वगळलाय आता
हा त्र्याण्व का चौऱ्याण्णव लाख महिला वगळलाय
ह मग म्हणजे आपडतास
पण ते महिला अ विभाग आयोग कुठे महिला आयोग विभागाचा काहीतरी आहे ना तिथं कागदपत्र द्यायचे आहे मग त्यांना चालू होणार आहे पैसे
काय माहिती बाई पण युट्यूबला तर दाखवते ना करणार आहे चालू म्हणे असं आम्ही बघू म्हणे निर्णय घेऊ आम्ही चालू करु मग
ते तिथं काय कोणतं पाठवायचे ते डॉक्युमेंट त्यांनी केवायसी केलेली त्यांना पैसे येत नाही ना त्यांचे इथे तिथं ते महिला आयोगाकडे जायचं
हम हम कारण घरच्या घरी मोबाईल दोन मिनटात केवायसी होत होती किती येडेत
नाही नाही हा ना तवा समजलंच नाही का तेव्हा काही ग सकाळी सातला गेली का संध्याकाळी सात आठला घरी यायची
आणि ते केवायसी रात्रीचीच व्हायची दिवस दिवसभर ते सर्व पूर्ण जाण राहायचा
हा ना पण मग मी म आम्ही म्हणलो का सायबरमध्येच जायला लागतं म्हटल एवढं राात्रीचं सायबर कॅफेेत जायचं
आलेरा
त्यामुळे म्हटलं जाऊदे आता
मी तर पाणी भरता भरता केले साडेपाच वाजता
अहं हे कधी मला फोन करून विचार की तुम्ही केलंय का नाही
हा ना तेव्हा खरं डोक्यातच आलं नाही
हा त आपण फोनही करीत नव्हतो एकमेकींना
मला वाटलं केली असाल तुम्ही केवायसी
नाही नाही तिथं मग सायबरमध्ये गेलो आम्ही संध्याकाळ एक विषय शाहू च काहीतरी काम होत त आम स पी एफचो तर ना मग गेल्यावरती तेवढं त्याला विचारलं तर म्हणे नाही मुदत संपेली म्हणं
अरे राम एकतीस तारखेपर्यंतच असे काही तरी मुदत होती त्याची
एकतीस डिसेंबरपर्यंत कायतर होती ना
हा
हम
तुमचं
जाऊदे नशीबतच राते शेवटी
अ हम्
अं
हा तसं की नाही ना पण आपल्या हातात जेवढंय तेेवढं करायला पाहिजे ना
हम्म हा ना तेवढे का होई ना कोण देतय आता
मग
तेवढे आले तरी बॅलन्स सुटायचं.
तेच तर, बाल सुटून बी राहायचे. ना ते. पंधराशे रुपयाचा कोण बॅलन्स मारितय?
ते हाय. जाऊ दे. चला सरकारला आमची काळजी असल, तर सरकार परत चालू करील.
हू हू. म यांचे कसे होणार? आता सारिका ताईंचे
नाहीये ती सारिकाची येतंय वाटत. हम् सुवर्णाची नाही येती.
त्यांनी नव्हता. करेल का?
तिने केली. तिची केवायसी करून येत नाही.
हा का?
हा.
हुं त्याना म्हणा, बँकेची करुन पाहा बर.
बँकेची करायची, अस नाही आधी अ तिला यायचे पैसे.
हा ना. काल माधुरीताईंनी ऑनलाईन केवायसी करेल होती. म त्यांनी आता पंधरा वीस दिवस झाले तेव्हा, बँकेचे केवायसी केली त्यांना आता ए महिनाचा हपता पडला, म्हणल आता दोन तीन दिवस झाले, तेव्हा
हम् हम् तिनी म्हणजे तिनी कसं? केलं. आधी ना तिकडचं होतं ना, तिकडच्या नावावरती करेल होतं. तिनी केवायसी हे फॉर्म तिकडच्या नावावर भरीवला होता आणि केवायसी हिकडच्या आधार कार्डवर केली ती न.
हा हा.
म्हणून मग झालं असेल, काही मिस्टेक मग पणं ते, युट्यूबला पण दाखवताना नाही का? आता महिला पण अशा वगळायच्या का म्हणे? काही काहीचे वय जास्त आहे, तरी त्यांनी याच्यात हे घेतलेलं हाय. हा आणि परत तर काहीनी वडिलांच्या नावावर ती हे करून लाभार्थी होईली ना.
हां.
त्या सुद्धा बाद करणार ए
हा का?
काही काही पुरुषांनी बायांच्या नावावर
हा ते हाय, दहा मिनटं झाले.
झालेय का? माझ्या. याच्यात दिसतीस नाही, डायरेक्ट फोन लॉक होऊन जातो.
हा, मला किती कॉल झालेय तुमचे?
तूला एकच झालाय माझा.
नाही ना, त्यादीवसी पण केले ना.
त्या दिवशी किती केल होते आपण?
दोन, हा पाच व्हाय नसतील तर, मग करा परत
हा चालेल.